हॅलो
हॅलो हा आवाज आलाय क नाही
हा हा यालाय आ आलंय बघा आवाज हॅलो
हा ह हा यालाय यालाय आवाज हा हो झाला
जेवला काय.
काय चालू आहे जेवलो आत्ताच. हम्म पोरी.
पोरी ह एक झोपली एक झोली.
हा
आणि हे हाय आता टी व्ही बघत बसल्या.
बर
हम्म त्याच काय खेळायचं हुदड्या घालायचं.
हा हा ह
ते
ह ह
काय पाऊस चालू होता शाळेला पण गेल्या नाहीत त्या.
चालू हाय.
हम्म
गेल्या नाही आज काय.
आज गेल्या नाही शाळेला मग राहू दे म्ह म्हंटलं पाऊस चालू हाय
हा
खेळायला लागल्यात जरा अभ्यास केल्या जरा खायला पाहिजे होतं म्हणाल्या मग काय करतेस नाही खायला तिचं मग तिच तिच ह ज पिठाचं गव्हाच्या ह गव्हाच्या पिठाच्या कापण्या करून दिलो आता खायाला. ते आता खात बसल्या बघ हम्म खायालेत की.
हम्म
खायल्यात ते करून म काय करूया यासनी सारंक काय खायला देऊ यासनी काहीतरी पौष्टिक तर पाहिजे अस सारखं दुकान हम्म
हम्म
म त ते केलो जरा तेवढंच एक दोन चपातीचं. ह तेवढं जरा घालून केलो गुळाचं.
हा हा
खाया लागल्यात आणि थोरली ते खाल्ली आणि ते दात दुका लागलयं म्हणून बसले जरा ते गोड लागलं की तिना दुकालागलयं जरा
कस काय काय झालय
काय माहीत काय झालंत आता बघुया की संध्याकाळी आता तिला दाखवून आणयला पाहिजे.
गोड गोड खाल्लं कि तीला बहुतेक ते दात एखादं एक किडलाय का काय आत न ग काय झालंय बघायला पाहिजे गोडं खाल्लं की दुकाय लागलंय तिच मग ते ते खाल्ल्या जरा कापण्या गोड आणि आता दूका लागलय म्हणून बसल्या मगाशी म आता थोडा वेळ बसल्यास शांत पाणी पि आणि गप्पा बस म्हंटलो म्हणजे पा पाणी पिली ग पिली बघत बसली एक अर्धा तास बसल्या म्हणजे दुकाय थांबल्यावर आता आणि खायला चालू केली आहे बघ आता ती
दात लगेच कसं काय किडली खरं
अ काय माहित कसं काय किडतात लगेच एवढं अजून आता सहा वर्षाच अन आहे त आणि अजून लगेच हो आणि आता हल्ली सगळ्या लहान मुलांची दातं कीडायच लागलेत. हा गोड खात्यात हा. कारण ये कशाने किडायला लागल्यात कोणास ठाऊक? अजून किडलेलं दिसत नाही तिचं खरं दुकाय तेन लागलंय, खर ते कशानं दुकाय लागलय काय बघायला? पाहिजे कि काय टॉन्सिल सुजल्यात हा. टॉन्सिल सुजल्यात काय बघायला पाहिजे. म आता काय बघायच संध्याकाळी दाखवून येतो. खर हे दात दुखतय आला री तर मगा असेल ते कशामूळ दुखतय काय माहित आता संध्याकाळी दाखवायचं मग.
डॉक्टरला दाखवायला पाहिजे मग बघू.
हम्म डॉक्टरला दाखवून यायचं, मग काय करायचं? आणि काय? तुमचं काय चाललंय मग?
चालु हायत काम आहे चालू.
काम चालू चालू हायत होय.
हम्म.
ह हा पाऊस ते आहे काय तिकडं.
पाऊस हाय की, चालु हाय बारीक लागलाय.
कंन्टिन्यु लागलाय.
होय एकदा उघडतय, उघडझाप उघडझाप तर चालू हाय.
होय.
हम्.
इकड पण मगाशी जरा मोठा पडला.
हा हा.
ते चालुच हाय. मी पण जरा पोस्टात जाऊन आलो.
बर.
काम होत जरा पोस्टात करून आलो.
हां हां.
जेवला का नाही?
जेवले पा जेवलो. जेवून बसलेलो, जरा घरातल आवराआवर केलं येऊन बसले. म आता वा बसलोय म्हटलं निवांत. फोन तर करा.
आता देव बा. हा बारकी झोपली, ती जरा खाल्ली बी कापण्या जरा मगाशी जेवलेली.
हां. हा.
चपाती अ. भेंडी ची भाजी आवडत्या, भेंडीची भाजी आसली की हे सारख चालू असतय, आमचं आधी पाठी घेऊनच फिरायच ते सारखं. एक दोन वेळा ते चालूच असतय तिझं ते ता जेवली जरा, जरा कापण्या खाल्ली आणि आता मला झोप आलंय. बिर्याणी आली
हा हा हा इथे जरा असते.
मी एकदा झोपली हा तीला जरा आता झोपली दोन तास काय नाही बघा आता पाच वाजेपर्यंत निवांत झोपते आता. एकदा झोपली की. उठली की चालू झालं बघा आणि काही तर खायला दे. बिच्छिट आणू काय? आणि काय आणू काय पैसे दे.
हम्म.
चालूच करतय म उठली की.
हम्म म काय करू?
आता उघडलाय का पाऊस काय चालूय अजून तिकड?
उग उघडलाय आता उघडलाय मगाशी होता पण हा आता उघडलाय आता जरा खरं आणि काळ ऊन यायला लागलया. आणि पडल का, काळ झालय मगाशी एकदम पांढरं झालं आभाळ पांढर झाल म्हणून कपडे जरा बाहेर घातलो तर आणि आता काळ झालय.
बरं.
हो या, मी पण मागाशी गेलतो तर बाहेर अडकलेलो पावसात.
अडक अडकलेला म जर्किंग वगैरे काय नेता का नाही.
इथेच गेलतो जवळच
हा मोठा झाला काय पाऊस?
बारीक ला आलता जस जरा बारीकला आलो.
हम्म हम्म पावात भिजाई नाही पाहताय काय. भिजल की लगेच बिघडतय तब्बेत.
होय.
त्यामुळे काय पावसात भिजायचं नाही बाई.
खर नाही ती पावसात होता. अजून काय अजून काय मोठ्ठा नाहीये पाऊस अजून काय मोठा तस तसा अजून लागल नाही पाऊस बारीक आहे आता, मोठ्ठा लाग
व्हय हा जाई यायचा प्रॉब्लेम आहे की नाही मोठा लागला की. हम्म.
आवड त्याच्यावर
आवडू
काम थांबत्यात सगळी पावसामुळं पाऊस पण पाहिजेच सगळ पावसामुळे सगळ अवघड होते. पाऊस नाही पडला तर पण अवघडच आहे पडलं तरी पण
पडला तरी अवघड आहे, कुठलाच ऋतू माणसांना हे होत नाही लाभत नाही. ऊन पडाले कि ऊन लय पडालय म्हणतोय आपण पण पाऊस पडालाय की पाऊस लय पडतोय म्हणतोय, थंडी वाजाला की थंड वाज्याला. कुठलंच वातावरण सोचत नाही आता म
पडत एवढ्या
जेवढ्या पुरत तेवढंच. लय अति व्हायाला लागलं की सोसत नाही ते.
हम्म.
नको होते. काय करायचं काय कळतच नाही, पावस अहेत घरा बाहेर बाकीच्या ऋतूत काय वाटत नाही बाहेर पडत तरी येत, पावसाळ्यात जरा बाहेर पडायच प्रॉब्लेम येतोय.
बाय.
जाय यायचं म्हणा, आता लांब अपडाऊन करणाऱ्यास णी त्रास होतोय जरा कामाला.
हम्म.
गाडीवर नवते, हम्म.
हा. ह्म, तब्यत पण बिगडत्या.
होय तब्येत तर लगे बिघडते, लहान मुलांची तर लगेच. जरा वातावरण चेंज झालं की, लगेच तब्येत बिघडते.
क
हम्म, त्यामुळे काय,? पावसाळा पण सोसत नही, उन्हाळ्यात पन बाई लई उऊन पडायला लागलं तर लई उन पडायला त्याचा पण त्रास व्हायला लागला, कधी एकदा पावसाळा चालू का वा
हम्म.
कालपासून पाऊस पडतोय
होय तसच होते, लई पाऊस चालल की चालत नाही, लई होऊन चालत नाही. नाही खं
ह् सगळंच र
ह्म.
आता किती वाजता गेलात ये?
आवरायचं कामान जायच की, आ सा सामस्यक आवाराला वाचतय काय काम चाललाय बघायला लागत नाही, सकाळी आता बघितल की दुपारी एकदा बघायचं. लक्ष ठेवायचं एवढं, कायले काम असते. होय. बिलं-बिल असत, जरा बिल-बिले करायला असत जरा तेवढंच, बाकीचं काइ नई.
बाकीच काय नही, निवांत चालतंय चालतंय.
चालतंय, ठीक ये.
हा. हम्